हा बोल ना.
काय करू लागल्या.
ते नाही गोबी लावले आणि काही ते घाण गुण पडल हो त आवरातली ती जामा केली. काड्याकुडे हा. तू काय करू रेली.
काही नाही आताच भांडे कुंडे चालली भाजीची तयारी आता.
घरीच होती. सातत नत गेले का. आज काही पाऊस णी आलं ना.
पण सकाळच कालचं वरलं होत, ना ती वा पपटाची होती घाण वेलातली पण मग ते जमत. त्याच्यातले पाय जात होते.
हा ओोलल त होत.
हा.
काय चालू हे काम.
काम आता गंज येईल पण मग पावसा ना काही करताच येईणार नाही. जेकार हा पोर आले ना जेकार सारखे. य तल पोस चालू हे.
तिथहायची पावसाना आले लावलं दंदन आला पाहिजे ग. त्यांना जण आला उघडून गेला काही वाटत नाही.
हा. झारी का गोभी लावयचे.
नाही राहिले अजून.
हा कितीक लावली कोण.
लावले नऊ बेड लावले. आणि मग आता हे दुसरं काम चालू आहे ना.
जवय कर
हम्म. कलाज पोहचण आलात एखादा फटकार तरी लावत आता.
हा का तीनच साराय लावलेस ना एका बेड वर.
काय उडून घ हा. एका बेड वर तीन सारे मग ते तीनच लावतो ना मी क कंपलसरी.
ते
त्याच्या. तुम्ही लले इतका गोबी इथे.
गेल्या वर्षी पहिल्यांदाच लावली, या्या वर्षी लावायची पण मग आता वावरच तयार नाही त्याला.
हा आद्रकिचा वावरात कागयचेय.
आद्रकिच्या वावरात ते गोबी घ्यायची काही सोयाबीन टाकच आहे.
सोयाबीना सोयाबीन आता पण आजून बरच पूर प्यारच राहिल म्हणा.
हा.
म माळ व सारच केलाग थोडं थोडं.
नाही नाही नुसतो वांगे ला हलेली.
ह अका जात अकाय बजारला.
नाही नाही बाजारला नाही मंडीलाच देतो.
हम् बरताणा सारसलगतणा थोडं फार असलं काही थोडंफारता म हात बी चालू राहतो ना.
हा. आपलेच गावाला जास्त माळ ओ बाकीकडे गावाल करीत नाही.
हा हा बाकीकड नाही चालत मारगं आपल्या गावाला जास्तच हाय
हा
आपल्या गावाला काय चालूच राहतं माई लोक जास्त
हा
आपल्या गावाला उन्हाळा कुणीकडे जातो पाऊसाळा येतो हिवाळा लागत तरी समजत नाही.
हा यावर्षी तसच झालं ना?
हा चालूच राहत ना इतका पाऊस लाईट पडला तरी काम आवरले नाही आपले
हा हा तरी काम चालूच होते. ते एखांद्या वेळेस आवाजच येत नाही कस का होत पण?
काय माहितीय का नाही तर ओरूनच प्रॉब्लेम आहे रे त्यांचा
हम्म आता मी त्या यांनला फोन केला त माझे काही शहाणव सेकंदच पडले त्याच्यावर
अ तिथंचच होतो उरलो ते पहिल्यांदा दिवसन नाही का? तिला कॉल केलास साठ सेकंद पडली.
हा का?
म्हणजे ते काय होतं अ आपण इ महिलो वहिलो म्हणा आवाज येत नाही आणि कॉलमध्येच कट होतो.
हा मध्येच कट होऊन जातो.
ह पण मग जेवढी होती
हा आता माझी अकरा झालेली.
हा का?
हम् पहिल्यांदा दहा- दहा किलो व्हय का त्याच्या दहा पूर्ण झाले कि अकरा झाले.
हा मग ते तेसच राहत कसच कर चालू तीस कम्प्लीट करायची ना आपल्याला?
तीस हाय का ते? हा खेनाता छायाबाईचे झाले की नाही कोण?
कय सा झालेय वाटत त्यांचे
ना आपल्यासारख्याला कुठे बोलू राहील फोनवर
म्हणजे त्यांचं ना असं हु रायल ते फोन आहे ना आपण लावतो उचलल्या नाही जात. आणि त्याच काय उरलं त्यांचे असेच झिरो सेकंड पडेले निस तर ते अस सबमिट सबमिट होऊन गेल रिप्रेस केली त बिना कॉल केल्याचेच दाखील त्यांना
हा का मग ते बोललच नाही कॉलवर तर कस काय घ
तेच ना?
साक्षीचा फोनचा प्रॉब्लेम आहे.
साक्षीचा प्रॉब्लेम आला फोनचा.
केलत तिला पण ती म्हण माझा फोनच नाही लागना
आम्ही आज एवढं काम करून आमची फोण आमच्या जवळय
हे हे ह मग आता काम चालू आहे हे बी काम चालू आहे.
समजत नाही.
वळ जवळचे का माणसा जवळ
काय?
फोन
नाही हा माझा फोन माझ्या जवळच राहतो, म्हणजे आम्ही सोबतच राहत दोघी आणि त्यांच तिचं आहे ना त्यांच्या फोनवर केलत पण मग ते पण सोबतच होते ना आज मग आता उद्या जर कामाला गेले तर उद्या समजा जवळने राहणार पण मग केलं जाई समजा केलं जाईल त्यांच्या ह्याच्यावर
हा मग काय आता जे पट्टन ते
आता त्याला पण असं वईलच कॉलचच लागू राहिल नाही हो्हाल कॉलच पुढे
पसे ना
त्याच्यात काही काय लिता पण कळत नाही ना
तेच आहे ना तेच उरल ना
ते असं पाहिजे होत बाई समजा स्वतःच्या मोबाईलवरर कस टाईप करून लिहून जस जम तस ते मग चॉईस कसं होतं
हा हा आता कसं राहत जे त्याच्या माग काम चालू राहत कोणी बिझी राहतं कोणी कसं राहत अ प्रत्येकाला टाइम राहतो कोणा नाही राह आ आता आम्ही एवढं काम करून सगता आमलत मी आता
हा आणि ते आपल्यासारखेच ठीक आहे पण एखच घरचे म्ह याला झालं त्याला फोन त्याचा झाला याला फोन
घेन होत पण मग काम करून घ जाग दुखात आता काय जेते बरं राहतं
हा लाडक्या पण पै शेपटले असत ना तुम्हाला कस काय हो
कामती
हवे माझे पण थकले होते माग
आणि आम्हाला म्हणजे आम्ही ते असल्यामुळे ना आम्हाला दोघी नाहीय अक्कल येत आमच्या
तस काही नाही त्याच्यात
अगं आम्ही राशन कार्ड वगैरे तिघे जणी दाखतो ना
हा हा हा
त्याच्यामु केवायसी केली आणि मग तिघी जनी राशन कार्ड वर दिसलो ना मी एका घरातली ती ग नाही ला लागू ना
दोन लाभ आहे ना पण एका घरात
फक्त
हा पण तरी एक जणीला असाल पाहिजे हो
नाही यता द का नाही हो तेलाने सु नार गाडी मग गाडी असल्यामुळें ते नाही होईना
हा माझे नव्हते पडले पहिले आता नाही पडले परत काय येत काही जात
सऊता जे येतो ते मग आता काय करते काय करा तरी काय चालू अखिर
हे काय चालू आहे का कपडे काढले घातले बदलले
हा नर वष आयतु नल र बरपूर राड राातो ना
हा
बरायचं काय डांगोड चालूच राहतो हम्म
हम्
तेि मिरच्या विरच्या लायली घरी
नाही होता आद्र कित लावां लागेल पण मग आता रोप आहे त्याला ऑर्डर करेल रे काम करथ
हा का मते निल जास्तीना
हा
हा म आमलाली हम्म हा आता थोड्या फर नाही का त्या्या बाजारला
ह ते हिरव्या अस ना तुमच्या
हा
म्ह
काय चालू आणखी
हा मी ते काळ्या पाठीच्या सांगितलेले पण पंधरा दिवस लागल
हा मग तेच आहे ना हो का वरे का म आपल्या शेतकऱ्याची आवडतच नाही ना काही काही चालूच राहत ना
हा शेतकऱ्याच काम करे आबाई शेतकऱ्याला कामच आहे जिंदगीभर काम करा तर
पण जाऊन द आपलं झालं पण परायची भवितवेसाठी उघून जाईन
हा
काय
मग तेच न उठ लक्कार का मोठ लक्कार का
त ल बोर होऊन जातो म्हणू आज त बोर होउन् राहिले मी
आणि तेओल्या आता आणखीन येऊत
वल्ल्या ना म्हणजे काल पण वल्ल्या सोयाबीन टाकल हा
हम्म
तेच ना करायचा अभ्यास घातला असेन मग
पोर् कधी अभ्यासाला बसा बाई पोरं नाही बस
आम सार जा अस झा पा तु झाले का ारी कत नाही नाही खर्चे माझ ते
तिजवळ माहिती
हा जवर माहिती या ना बाई या खांदी श्यामचीड गोबी लावाला येत्या का
हा येऊ ना
या ना खरच ना गोबीलावाची काम पंगलं तंबटे बंबटे
ह बाई ते कामाचं आता पावसान जास्त लांबले हो नाही तर जास् त्याचे आटोक्यात येते व
हा
अ
चालूच रातन मंका इंकस रातन
हा टबाटली का बधला
आले तंबटी बांधाला आले बाजार चाल राहता थोडे पाार ंदाच खुरच इड जवळ मा मंग त्याजवळ काही प वाता म्हजे म्हणजे असं रात ना पाऊस ना ना मग कामाच असलं तर मग सांगत माणूस कोणी
ांगले समजे ते आम राहता भ आ अस जवळ
कोणते रालावी
ते आमच्या लाण्या घरची मोठी सोड
नेन म जाततकच सध्या सव येवल
हा नाही म्हंटले मी मळा तीच हा म्हणल तिचं मळा आपण जवळे म्हणलं मग ये तिथे
नाही तर तिकडेच जाते वाटत कुठ कामाला कोणाच जसं लागलं होतच जात ना माणूस
हा म्हटलं समजा लागलं असत
हम्म पोरांचं लेस दमट चालू आहे
टॅक्टरमध्ये खेळू राहिले मग
रोडवर सांभाळ रे का तिकडं का इकडं ना हा ते काय गाड्या चालू राहत ना रोड व
हा रोड ना गाडी चालू
बरयच कस राहत नाही का आज आखन आणलाय ना चला असता मला ह ओलांडले का आमचा मळा हा आणणार सकाळीच म्हटल मी टोमॅटो आणि वांगी कोणते कृष्ण भाऊ हा मग त्यांच्याच वावरात नाही ते बोलत होतेत आलो मग इकडं बर ते ना पण करेलय ना मग त्यांना जर तुम्हाला जर फोन लावायचा असला त्यांना बी लावा ना ते पण दोघी जावा
मग नंबर द्या माझ त्यांना त्या करता
मग ना आता म्हणजे त्यांच्या मुलाच्या याच्यावर करेल ना मग संध्याकाळी त्या बोला मग त्यांना मी नंबर दिला नाही तुम्हाला दिईन कोणाला देऊ नका
हा हा मग त्यांना सांगून
हा मग ते ऐकू राहिले ना आता तेच ऐकू राहिले ना